हॅलो.
नमस्-
नमस्कार, नमस्कार, बोला. मग काय चालूय? काय सध्या निवांतय. तुमचंच काय चालूय?
आमचं, काय नाही बा. बसलो रूम मधी.
आ.
बसलो रूममधी. काय वात वातावरण नाही चांगलं. काय नाही. दम्मट वातावरणय, शहरामधी. पोल्युशन होत जास्त.
हां.
हम्म.
दमड वार्जन चालूय तुमच्याकड.
हम्म, आता काय, गावाकड कसं बुवा. गावाकडे आता सुट्ट्यामध्ये, गेलतो. मागं गावाकड.
हा.
तर मस्त, मोकळ वातावरण होतं.
सध्या पाणी नाही ना ओ. त्याच्यामुळे, दमट वातावरणय ना.
हम्म. पाणी बी नाही. आणि इकडे शहरात जर का पाणी पडलं ना तरी ते कसं, वेगळंच वातावरण होतंय. म्हणजे ते धु- धुडीमुळ, याच्यामुळ. ते गाड्यायच्या त्या, पोल्युशनामुळ.
हा, हा. पोल्युशन. दमट वातावरण तयार होते शहरामधी.
हम्म, श गावामध्ये कसं राहतय.
झाडाची संख्या कमी असती ना शहरामधी.
हम्म आणि पुन आता म्हणजे, दम्मट म्हणजे श त्या बिल्डिंगा, मोठमोठ्याल्या. त हवा लागत नाही. काय नाही.
हा.
त्याच्यामुळे थोडं, म्हणजे हे होते ना.
दमट असते आणि ट्रे ट्रॅ रस्त्याचा जे धुलडा उडते. त्यांन जास्त हे होते ना.
हो, ना. हो, ना. आता कसं. गावामध्ये कसं राहते, नंबर एक मोकळ वातावरण. मस्त लगे आपूण काही बी करू शकतो. शेतात जाऊन झोपू शकतो. झाडाखाली.
हा गावात कसं, वातावरण मेंटेन राहते न ओ.
हम्म मोकळ म्हणजे, ते काय आ हवेची, म्हणजे प्रदूषण नसतय.
हा गावामध्ये कस, आपण आता शेती म ला पाणी देतो. ते थंडा गारवा यते.
हो ना. आणि असं म्हणजे, शहरमधल्यावनी असं, जास्त वाहन नसतात ना. बिल्डिंगा मोठऱ्या नसत्याता. जस मोकळी हवा फिरती ना. प्रत्येक गल्लीनं, बोळ्यानं, वारकाल्या, घरायनं.
अ हो.
कपस राहतेत. दहा- दहा मजली बिल्डिंगा राहतता. हवा लागत नाही, काय नाही.
हो, गावामध्ये कसं माळवंदाचे हेचे घर असतात. ऋतूप्रमाणं चालतात.
हो ना आता कस आता याच बघा ना तुम्ही काय म्हणतात ते शहरामध्ये आपण खेळ खेळू शकत म्हणजे असं नुसतं रूम वर बसून बसून कोणाला बोलन नको. हो आसपासच्याला बोलत नाही आपण काही नाही.
हा खेड्यामध्ये कसं आहे. ण जे म्हणलं ते करू शकतो ना. बोलता हा बराबर आहे आपण शेकोटी करतो गावामध्ये काय बसतो आपण चौकामध्ये. जर बसलो आपण हो हो बराबर आहे.
मस्त आणि पुन्हा कटिंग आता इथं का शहरामध्ये आपण ते सलून म्हणतो बा सलूनमध्ये गेलो तर का आहे सलून मध्ये कोणाची ओळख नको पाळक नको कटिंग केलं आपला नंबर लागला निघाली घराकड.
हो शहरामध्ये कसं आहे आपण अनोळखी माणसाला बोलत
हा गावामध्ये कसं ओळखी राहतात सगळे तिथं बसलं की बोलत बसतो काय चालू आहे इकड तिकड सगळ्या खबरा भेटतात कटिंग करस्तोवर.
हो हो गावामध्ये कस आहे नवीन जरी असलं कोणी तरी खेड्यामध्ये कसं त्यांना ओळख तयार करतात. हम्म खेळून मीसळून राहतात ना.
हो ना आता ख हे कसं आहे गावामध्ये आता आपण क शहरामध्ये अरे म्हणजे असं बाहेर ग्राउंड बरोबर नसते‌. खेळ खेळता येत नाहीत क्रिकेट खेळत नाही कोणी मोबाईलच्याच मागे राहते.
हो बराबर आहे पहिली कसं मैदानी खेळ होते ना.
हा आता खेडे गावात का आपून बघा पोहाय जातो असा नंबर आहे का. आपल्या मनावर सगळं क्रिकेट खेळलं काय संध्याकाळ झाली कि घरी झोपलं काय. असं म्हणजे खेळलं खेळलं की मस्त झोप लागती हे लागते.
शरीर तंदुरुस्त राहते ना.
हां आणि शहरात कसं म्हणजे जेवण जिरत नाही बसून बसून नुसतं मोबाईल पाहणं का काय ते काही कामणं धाम करणं
शहरामध्ये कसं शरीर असं आखडून जाते काही काम कराव वाटत नाही काही होत नाही.
हम्म खेडेगावा म्हणजे कसं का क्रिकेट खेळा दिवसभर माय रात्री. संध्याकाळ झाली की अंधार पडला की निघाले घराकडे.
हात पाय धुतले की झोपले. नऊला जेवण करून झोपलं तर मस्त रात्रभर झोपला की सकाळी सकाळीच उठतय माणूस आठला नऊला आणि इथं झोप आहे नको माय मीथन. काहीच नको माझ झोपंही नाही काहीच नाही शहरामध्ये नुसतं दोन दोन वाजूसतवर गेम खेळणं तेन.
हो हो गावाकडे पहिले कसं मैदानी खेळ होते आपले सगळे.
हा आह आपून ते गोल रिंगण खेळायचो भया ध्पाकुट्टी मारामारी मस्त.
हो कबड्डी कबड्डी हे खेळ राहायचे क्रिकेट ते कि सोन खतरा खेळ होते आपले पहिली हां.
बर पुन्हा जेवण आपण लहानपण जास्त जेवण करायचो मात्र आता शहरात आल्यापासून किती जेवण कमी करायलो.
हो जेवण जात नाही ना आता.
आता मस्त बसून मोसांड्यावानी आणि मोबाईल पाहू पाहू जेवण जाईन काय नाही.
आता कसं सगळ सगळ्या गोष्टीमध्ये खतं झाली तर केमिकल झालेय ना.
नाही हो ते तर झालंय तर ते शहरीकरणामध्ये इकडे कस थोडं म्हणजे. खराबच राहते ना वातावरण जेवण हे ते जेवण म्हणजे असं बसून बसून जेवण जात नाही ना. आपण कस श गावामध्ये दिवसभर क्रिकेट खेळ य आणि दाबून जेवण करायचं आणि झोपायचं.
हो
नंबर एक काम
ह शहरामध्ये कसं ते जास्त दमट वातावरण राहतय ना.
हो ना इथं काहीच नाही इथं म्हणजे असं शहर म्हणजे कायय व असं अस पाशच्या म्हणजे शेजारच्या ज्या रुमल पोहर राहतय माणूस राहतय त्याला आपण बोलत नाही
हो त्या अनोळखी असतोय ना
अनोळखी असते अवश्य गावामध्ये कस पाहुना जरी याला तरी रामराम पाहुणे हो कोण्या गावचे हा काय हा असं तसं नंबर एक काम हा ओळख काढते माणूस ही करते बोलते इथं शहरमध्येध काय अनोळखी काय ते वा आणि कारभार सगळ महाय
शहरी भागामध्ये कस आहे जचं ते काम करते आणि येऊन तस त्याच ते स्वतंत्र बा दे
आता आपण जर का शहरात राहतो आता आपण शहरात राहतो तर आपण काय विचार करतो बा कव्हा सुट्या लागतो पण कव्हा गावाकडे जातो की
आपल्याला एककाच फिकिर असती गावाकड कधी जातो आपण कधी सुट्या राहत हम्म
नाही शहराचे फायदे तसे मणा आहेतच शहराचे बी फायदे होेत खेड्याचे बी फायदे होेत आता काही लोक पैसे कमासाठी शहरात जातात
हा पैसे कमवण्यासाठी शहरात जाणं लागते
आता तिथलं वातावरण आता सहन तर आता कुठे बी काही ना काय तर सहन करावंच लागणार आहे
हो हो.
खेडेगावामध्ये कसं मनसोक्त कारभार राहते काय काम म्हणजे. काम बी राहते म्हणा मात कामाच जागी काम. आरामच्या जागी आराम खेळाच्या जागी खेळ. पुन्हा वातावरण मोकळ स् असं म्हणजे. तब्येतचा प्रॉब्लेम नाहीय अस आता इथं कसं म्हणजे शहरामध्ये कसे प्रदूशीत हवा राहते काही नाही काहीतरी होत राहते
हो जास्त पोल्युशन आहे ना.
हा खेडेगावात कसं नंबर मोकळ वार वातावरण प्रदूषण काय वातावरण म्हणजे प्रदूषण नसते कुठं काय नसते
हो हो
नाका म्हणजे मोकळा श्वास हा पाहन. घेऊन नंबर एक हो शेतात गेले की पाहण खाणं पिणं श. शेतात आपण तररबूज खाय कापून शेत तिथ तिथच नंबर एक जे खाणं.
हो शेती मध पुन्हा भाजीपाला सर्व नैसर्गिकरित्या. आपण तयार केलेलं करना म आणि गा गावाचे वातावरणातर. फरक तर आहेच हो. आता पाणीच बघा ना तुम्ही शहरामधलं पाणी करा वाटते ते पावडर का. ते एक पाणी देणं तेस्त करणं त्यांना बिमऱ्या होणं. ते नाल्या गटार हे सगळे दूषित असतात ना. त्या म जास्त मच्छर तयार होतात. आपलं इरीलं पाणी पिया नाहीत मग बोरचं पाणी पिया नंबर एक. हो हो खेड्यामध्ये नंबर काम असतं ना.
हम् शहर मध म्हणजे काय गढूळ पाणी. त्या पावडर टाकलेलं.
खेळतात शरीरावरग आखर पडते. शरीर असर होते ना.
हम.
हा ह. इथं काय मस्त आपलं नंबर एक काम गावामध्ये आहे म काय करावं आता काही. कारणतो आपल्याला राहान लागतो बा अभ्यासाला किंवा नोकरीला. नोकरी करायसाठी. शिक्षण घेण्यासाठी खेड्यातला सर्व सामान्य विद्यार्थी. सुद्धा खेडे शहरा म जातो ना. हो ना हो ना कामासाठी कोणी कंपनी जाते कोणी. शिक्षणासाठी जाते द नोकरी साठी जात हो.
शहराच आता म्हणजे कस आहे शहर मध. राहण ख. हे जर का स्वतःच घर असल तरच पुरते. उघं जाऊन मतलब नाही हो. एक तुम्ही शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकता बा.
शिक्षण घेतले की नंतर आपण वापस येऊ शकतो ना आपल्या खेड्यामध्ये.
होन हो ना. मला कस आहे गावामधल आणि शहरामधलं. फरक आहे ना का म्हणजे असं इतका फरक.
रा ग्या खू जास्.
गाव गाव आणि शहर शहर.
हा फरक आहे ना थोडा.
हम् ह.
ह.
मग याच्यामध्ये आता तुम्ही काय म्हणजे सांगाल ब की काय फरक असा आता आम्ही तर सांगितला बा आता. तुमचं काय.
हा बोला की हम्म हॅलो.
तुम्हाला काय असं वाटत नाही का बाबा की मस्त खेडेगावातच राहायलावं.
अ आम्हाला बी वाटते खेडेगावामध्ये राहा मस्त. वातावरण ह खेडे भागामधलं नंबर का असते.
बर बर चला मग काय बोलू नंतर
हो बोलू बोलू